हा, आ बोलतोय.
हा.
बोलात.
छास.
चहा.
हा चहा झाला काय म्हटलं?
चहा नाही झाला, आता एवढयात नाही. सकाळी घेत तला होता. तुमच झाला?
हो आत्ता झाला.
ह्. संध्याकाळी काय बनवणार तुम्ही, आता जेवायला?
बघाता काय.
अजून ठरलं नाही.
नाही.
तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी?
नाही मी शाकाहारीय.
शा शाकाहारीय. काय बनवता शाकाहारीमध्ये तुम्ही, स्पेशल?
माळस, बटाट भाजी, मेथी.
हम्, ह.
तुम्ही.
आम्ही दोनी मिश्रहारी. मिश्रहारीय आम्ही. दोन्ही खातो.
हा हा
हम्
आता सकाळी आले तास्क दीदीने फोन केल ते
हम् हं हं
रिफ्रेश करून बघेतात का म्हणून
मग केले काय पहिलंच कॉले
नाही द दीदीला केलाया हा दुसरा
हम्म हम्म घे पट पट संपून मग ते काय. पुन्हा दुसरे टास्क करायला होते हम्म.
आता नंतर दिदी करतो म्हटल्या बर.
ओके ओके.
हम्म
मग आज किती तुम्ही रुमालही केले का नाही होता आज नव्हते.
आज झाले की शंभर झाल्यात आज ते शंभर करा घेतले. चहा ठेवला का सगळे उठले.
ओके ओके म्हणजे आता चहा झालं की परत ते शंभर करायचे.
आई घड्या घालून ठेवालात.
किती वेळ लागतो शंभर तुम्हाला हे करायला पॅक करायला.
अडीच तास लागतात.
दोन अडीच तास म्हणजे पाच तास दिवसाचं रुमालाचं काम आहे ह्जे एकट्यानेच करता तुम्ही का ते घरची मदत करता
नाही मिळून करत आई नेहमी करतेय
हम् हम दोघांना मिळून अडीच तास लागते
हो हो
हम
ते बॉक्स बॉक्स असतात ना ते हे असतात ते तयार करून. रुमाल घडी घालून मग त्यात घालाला लागत मी.
आणि त्यांचे स्टिकर असतात का ते बॉक्स त्यांचे स्टिकर सकडतच असतात.
नाही तयार बॉक्स असत ते स्टिकरचे.
ओके ओके ओके
हम्म
म आत हम्म
कामावर आहे अग आम्ही.
नाही आलोय मगाशी आलोय मी कामावरून.
हा
हम् मग आता तुमचे उपवास असत काय सोमवारचे?
नाही संकष्टी.
संकष्टी भक्त म्ह.
हो
मग जेवण कोण तुम्ही करणार का घरी?
हो आई मी
ओके म्ह रुमाल करणार आता रुमाल झाले की मग जेवणाकडे लागणार का.
हो स सात नंतर.
हम्म हम्म मग लेट जेवन करता आम्ही.
हो
असं स्पेशल काय तुम्ही करता व्हेजमध्ये का असं काही नाही रोज जे कर तर तेचं रेग्युलर.
हो साधाच.
हम हम ह
हम् ह् तुमच्यात?
आमच्याकडे दोन्ही असतं म्हणजे एक ती दिवस ठरले त्या त्या दिवशी मग आता. बुधवार असेल शुक्रवार असेल रविवार असेल तर मग त्यावेेळेस नॉन व्हेज होतं आणि इतर दिवशी मग शाकाहारारी.
हम ह
हम्म आणि मग कधीतरी असं बाहेर जायचं.
कधी.
कधीतरी बाहेर जायचं मग महिन्यातन एकदा हम्म तुम्ही जाता की नाही
हम जाते कवा तर ते लहान आहे ना पोरग
बरोबर बरोबर हा
हम्म
तुम्हाला चांदीच काम येतं का नाही तुम्ही शिकलाच नाही ते
येते की म्हणे मावशी नाहीत मग मावशीच्या घरात येत होत आधी सुट्टीला
हा हा हा
हातावर ते भरणे भरणे भरायचे असते ते भरणे म्हणून ते करत होतो
ते काय असते भरणी भरायचं म्हणजे
म्हणजे पैंजणच असत ते पण
ओके हां
हा
म्हणजे ते काय करतात वितळवतात चांदी मग ठोकून करतात कसं करतात
पैंजण तयार करतात ते
हो पण ते आता समजा चांदी तुमच्याकडे आली तर ती चांदीच कसं करतात म्हणजे त्याचं काय करतात ते
अ चांदी म्हणजे ते वितळून ते मशीन असतय त्या मशीनमध्ये हे करतात ते
हम् हम
मग प चेन त्यान तयार होते मग ती चेन तयार झाली की त्याच्यावर डिझाईन ते टिक्का ते काय काय असते ते पैंजणाचे घुंगरू असं सगळं तयार
ओके ओके हो ह आणि ह्या ऑर्डर ज्वेलर्सच्या दुकानवाल्यांच्या कडन येत असत्यात काय
हो असं बाहेरच देशात नाही म्हणजे त हि येत ना कामावर ति तिथं दुसऱ्या ह्याच्यात नाही येतात बाहेर न
हम्म चांगलंय म्हणजे हा चांदीचा व्यवसाय त्याला खूप पैसे लागत असतील नई
म बाहेर हाताखाली जातात त्याने तस भरपूर लागतोय पैसा आपला करायचा म्हणला तर
आणि त्याला ते हे पण पाहिजेत ना क्लाइंट पण पाहिजेत म्हणजे नुसतं व्यवसाय उभा करून पण नाही चालणार
हो
ह चांगलंय चांगलंय आणि काहीतरी आम्ही आमच्याकडे असले काही चांदीची व्यवसाय बिव्यवसाय नाहीत त्यामुळे
तिकडं हम्म त्या साईडला हा शी तर आधीपासून तेच चालूय ना चांदी पर करून जथं कापड
हा इचलकरंजीला कापडउद्योग सगळा पण आता हाय काय इचल इचलकरंजीला पहिल्यासारख कापडंत मी ऐकलं की तिकडेच बरेच हात हातमाग बंद पडायला लागलेत.
हात मग बंद पडल्यात. आता ऑटो ऑटो मग चालू झाला.
हम्.
आता जास्तीत जास्त ऑटोमबल आहेत कुठ तर कदाचितच हे हाय हात मागयेत नाही तर नाही.
हम् हम हम हम.
कुठे दुरूस्त ते हे जाय.
हात मागाया आलते, साड्या बिड्या करत्यात का तिकडं.
होय बुटा साडी
कसली?
बुट्टा साडी म्हणजे. ते नऊ वार ते होय.
हा हा हां.
हम्.
तुमचे तुमच तिकडे इचलकरंची ची माहेर आहे ना, तुम तिकडे तुम्ही तुमच्या ह्या ऐकाचं हे.
हा. काय म्हटलं?
इचलकरंजीला तुमचं आहे काय कपड्याचं काय.
नाही नाही.
ह.
ह. तिकडं. चुलताय ते कारखान्यात असतय भाऊ दुसऱ्या कामावर आहे.
हं हं.
हॅलो.
झाला का चहा.
होय झाला चहा आता प्यायचा.
मग आता हे तुमचं रोजचं रुटीन असतं का आज उशीर झालाय तुम्हाला.
नाही रोजच रुटीन असते. ते सगळं करत करत.
ह.
आता ते झोपल्यावरच सगळं असते.
हम्म.
हॅलो.
हां हां हां. मा तर ते.
हां.
त्याची काय किंमत असते. तुमच्याकडे रुमाली येतात भरायला ते दहा रुपयेवाले असतात की,
नाही ते रुमाल अस आम्ही एक रुपयाला पॅकिंग करतोय. बाहेर जाते नव्यानव्व रूपये शंभर रुपयाला पॅकिंग.
हा हा म्हणजे तीन रूमाल.
ह म्हणजे असं ते पुणे सिटी, मुंबई तिकड त्या साईडला जातात ना मॉलमध्ये.
बरोबर तर त्याच्यावर ते मॉलचे स्टिकर असत का ते स्टिकर बनवणारचे असते.
नाही हे ज नुसतं ते कुठनं ते बॉक्स तयार होयल असते तेवढंच असत्यात.
हम्म हम म्हणजे पुढे गेल्यावर त्यांच्या त्यांच्या.
हा पुढं पुढं आणि प्रोसेस असत ना ते त्यांच त्यांच.
हम्म.
मग आता हे तुमचं अ बाळ मोठं झाल्यावर परत तुम्हाला तिकडे त्यांच्या दुकानातच जाऊन काम करायला लागणार.
हो तसं काय नाही म्हणजे तर बाहेर बघायचं कॅम्प्युटरवर आपल्या टॅली बी लि काय तर.
हा ते चांगलं आहे.
हम्म
अकाउंटमध्ये. तुमंच कम्पुटर झालंय.
हॅलो.
कम्प्युटर झालंय काय म्हटलं तुमचं?
काय तेे.
कम्प्युटर झालंय का तुमचं?
होय टॅली झालेय थ्री मंथ आणि ट्रिपल सी झाल्या.
े मग ते भेटून जाईल तुम्हाला जॉब
काय ते.
त्यात भेटून जाईल म्हंटलं जॉब तुम्हाला
काय ऐकवाल नाही.
भेटून जाईल म्हटलं त्या जॉब.
होय आता फोन केला क्लासमधन सर. दिवाळी नंतर बघायचं.
ह.
हम्म.
तर.
किती कॉल झालेत पाच.
आमचे पात राहिलेत.
हा हा
हम् हम हे झा आले दहा मिनटं
किती.
दहा मिनटं झाले.
हा.
तुम्हाला आत्ता वेळ आहे का नंतर करायचाय.
नाही येत हाय कामा काय.
मग आता बोलू शकतो ना आपण.
हा.
करू का मी कट करून माग इकडून. हिकडून कट करून करू का.
हा हा.